हॅलो!
हा बोला की
ह. हा मॅम तुमच्याकडे माझ्यासाठी एक दहा मिनिट वेळ आहे आपण मध्ये मी तुम्हाला ट्रीप बद्दल थोडी माहिती सांगणार आहे म्हणजे आपण ट्र्रीपचं म्हणजे शेअर करूया थोडं. म्हझे माझा अनुभव होते नाही ते.
हो हो.
हा चालते चालते. ह मग मी तुमच्याशी म्हणजे ट्रिप बद्दल काहीतरी म्हणजे? माझ्या जो मी जे ट्रिपला गेलेल आहे ते अनुभवला आहे ते तुम्हाला सांगते.
हो हो नक्की सांगा ना तुम्ही सांगून झाला की मीण माझे अुभव सांगेल.
हा हा मग आम्ही अ हे जा. अक्कलकोटला गेलेलो म्हणजे माझं पहिल्यांदा लग्न झालेलं त्यावेेळेला सगळी. लावा की जरा हॅलो. हा मग आम्ही लग्न झालेलं पहिल्यांदा माझं त्या वेळेला सगळं असं म्हणजे? पहिल्याच वर्षी दिवाळी झालेली दिवाळीत म सगळी. आपण फिरायला जाऊया म्हणून असं सगळी सांगितलीत. मग अक्कलकोटला अ अक्कलकोटलां द्यायचं होतं. अकोलकोटला जायचं होतं सगळेजण देवदर्शनाला
हा.
र दिवाळी होती मग त्यावेळेला फराळ बीराळ सगळं झालेलं मस्तपैकी आणि मग मी कुंभसला गेले होते मला माहीत नव्हत की बाबा हे अक्कलकोंडला वगैरे जायचं आहे देवाला
संध्या मम्मी पणती फोन झालोय.
कुंभोज मध्ये अ. मग आमच्या घरून फोन आला आणि मी इकडे शिरवळा आले आणि नंतर मग अक्कलकोटला जाण्यास म्हणजे सगळीजण अ जायचं म्हण ठरवलेलं. आणि मग आदल्या दिवशी आम्ही सगळे अक्कलकोटची तयारी केली. म्हणजे काय काय लागतेय देवाला वगैरे काय घ्यायचं आहे. पैसे वगैरे हे सगळ गाडीची वगैरे सोय झाली छानपैकी आणि नंतर आम्ही सगळीजण अ सकाळी लवकर पहाटे पाचला अक्कलकोटला जायला निघालो अ अक्कलकोटला मस्तपैकी पहिला म्हणजे आम्ही दो म्हणजे दोन तीन टूज होर आपक होर पंढरपूर हे सर्व ठिकाण करणार होते सगळ्या म्हणजे सगळ्या देवांचं दर्शन करणार होत त्यामुळे आम्ही पहिला पंढरपूरला गेलो पंढरपूरमध्ये खूप मस्त मी पण पहिल्यांदाच बघनार म्हणजे अधिक लहान असताना मी गेलेली. पण
हा मग त्यानंतर तुम्ही पंढरपूरला वगैरे जा हो हो येतोय आवाज बोला. हॅलो.
मग प पहिल्यांदा मग् ममी पंढरपूरला आम्ही गेलो मी पण लहान असताना एकदा गेलेलो आणि नंतर आता पण मोठे झारा. मग आत्ता मी पहिले गेल मग त्याव पंढरपूरला गेलो नंतर मला खूप छान वाटलं ति ते सुद्धा खूप छान वाट म्हणजे अ छान आहे सोय पण छान आहे स्वच्छता आहे आणि देव पण म्हणजे अ विठ्ठलाच सुद्धा छानपैकी आम्हाला दर्शन झालं तथून गेल्यानंतर मग आम्ही अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला गेल्यावर तिथे म्हणजे एकदम छान मस्त वातावरण अनेक तिथे म्हणजे खूप म्हणजे खूप भाविक तिथे दर्शनाला येतात. जो कणी ऑल महाराष्ट्रमध्ये स्वामी समर्थांना खूप म्हणजे खूप लोक मानतात आणि स्वामी समर्थांची भक्त सुद्धा खूप आहेत असं मला वाटतं त्यानंतर अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर खूप म्हणजे खूप मनाला समाधान वाटतं. छान वातावरण तथले म्हणजे स्वामींचं दर्शन घेतल्यावर म्हणजे खूप छान वाटत आम्ही. पहिले तिथे अक्कलकोट मध्ये गेला गेला खूप म्हणजे खूप गर्दी होती. लाईन म्हणजे मोठी मोठी लाईन लागलेली आणि खूप म्हणजे गर्दी होती आणि मग तिथं नेमकं आम्हाला कळना होतं ऊन तर खूप होतं दिवाळीच्या वेळेला ऊन होत मग आता काय? काय करायचं आमच्या बरोबर छोटे मोठे दोन बाळ पण होत आणि मग कसं करायचा प्रश्न पडला. मग तिथून कसा मुलगा आला म्हणजे मुलगा आला आणि म्हणाला की बाबा हा तुम्हाला मी देवाच डायरेक्ट दर्शन देतो फक्त मला थोडे म्हणजे जे काय आहे म्हणजे पैसे वगैरे मला द्या मग आम्ही गेलो तिथे आणि अ देवाचे दर्शन घ्यायचे म्हणजे आम्हाला खरोखर स्वामी ते म्हणजे इतकी मोठी रांग होती त्या रांगेतून न नेता आम्हाला डायरेक्ट तिथून म्हणजे जे काय म्हणजे तो मेन दरवाजा होता तिं आम्हाला थोडं गर्दीत का अस ण छान दर्शन मिळालं स्वामींच्या मूर्तीच आम्हाला खूप छान दर्शन झालं आणि आम्ही बाहेर त्या मुलग्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तो मुलगा आम्हाला सापडला नाही. आणि मग आम्हाला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं की बाबा हा आम्हाला त्याचा पहिला पटलं नाही विश्वास पटला नाही की आता हा म्हणजे काय सांगतोय. हा असं म्हणजे मला वाटलं की आम्हाला ह्याचावर विश्वास नाही बसला. पण नंतर आम्हाला जेव्हा दर्शन मिळालं तेव्हा खूप समाधान वाटलं पण खूप वाईटही वाटलं आणि वाईट वाटलं की बाबा हा या मुलग्यान आम्हाला दर्शन दिलं स्वामींचं पण हा मुलगा आम्हाला आम्ही पैसे पैसे नाही देता आला असाचं खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. नंतर आम्ही अ तिथून म्हणजे स्वामींसाठी तीथून दर्शन झालं तेव्हा आम्ही रुद्रते रुद्रतेच्या मुळांचा फोटो नाही सवनच्या फोटोच आहे त्याच पण दर्शन घेतलं खूप छान असं म्हणजे अ खूप छान फोटो आहे महाराजांचा तो. आणि तिथे गेल्यानंतर खूप म्हणजे खूप थोडा वेळ बसलो आणि खूप गर्दी होती तिथे पण फोटो काढले. मस्त पैकी म्हणजे मानधन वगैरे केलं तिथं पावती केली थोडी. मग तिथे जरा खरेदी पण केली. ली स्वामीच्या एक मूर्ती सुद्धा घेतली दुकानातून आणि खूप म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला. अ तिथे अ तिथं बसलं थोडा वेळ मग नंतर आम्ही बाहेर आलो थोडी खरेदी केली मग आम्ही थोड थोड्या अंतरावर आलो मग तथून आल्यानंतर आम्ही जेव मध्ये तिथे एक छान एक मंदिर होत त्या मंदिरच्या मंदिरा खाली बसून मस्तपैकी आम्ही घरून काही काय खायला घेतलं होत. देवाचे भडंग वगैरे सगळं तिथ बसून खाल्ला आणि म्हणजे नाश्ता वगैरे जेव जेवण ते झालं जेवण झाल्यानंतर मग आम्ही तीथ तर तुळजापूरला गेलो तुळजापूरचं पण दर्शन खूप छान झालं. तुळजापूरमध्ये सुद्धा देवीची मूर्ती खूप छान आहे पण आम्हाला अ अशी म्हणजे अ आम्हाला दर्शन नाही खूप म्हणजे खूप गर्दी होती. आणि दर्शन मिळालं म्हणजे आणि ला म्हणजे जे काही टी व्ही स्क्रीन वरून मिळालं तेच दर्शन मिळालं. पण आमचं तिथे कोण म्हणजे कोणी म्हणजे कोणतं व्ही आय पी आली होती त्यामुळे आमच्या तीघींना म्हणजे आमचे ज्या नंदुबाई आहेत त्यांना नंदुबाई आहेत त्यांना तिथून म्हणजे दर्शन मिळालं देवीचं आत मंदिरात डायरेक्ट. मग त्या गेल्या त्यांच्याबरोबर आणि त्यांना मिळालं दर्शन पण आम्हाला ते मिळा म्हणजे आम्हीच स्क्रीनवरच बघितलं आणि तिथूनच दर्शन घेतलं खूप गर्दी होती. त्यामुळे तिथून आम्ही तुळजापूरहून आलो आणि तुळजापूरात पुरत नंतर तुळजापूर झालं. मग आम्ही घरी आलो म्हणजे संध्याकाळी जवळ जवळ दहा वाजले होते. मग आम्ही आलो थोडी विश्रांती घेतली अ म्हणजे हे म्हणजे अ म्हणजे तुम्हाला हा माणजेऑल सगळ्या ट्रेचा अनुभव सांगितला आणि खूप आमची खूप छान एक प्रकारे ट्र्रीप पण झाली आणि देवाचं दर्शन पण झालं खूप छान आपलं महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थान आहेत ती म्हणजे खूप आ म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा बाहेरच्या देशातल्या लोकांना सुद्धा आकर्षक करतात अनेक तिथल्या म्हणजे जे काही लेणी आहे किंवा आता मंदिरातच बघे तर ते कसे म्हणजे कसे बांधले आहेत खूप म्हणजे खूप पूर्वजांनी आपल्या हां बरं हां
सगित तु कस एक्सपिरियन्स होत आहे ते सगळं इकडे तिकडे गेलेला तं माझाही म्हणजे तुम्ही तसं फॅमिली सोबत कुटुंबासोबत गेलेला मज्जा केला आहे ते म्हणून तुम्ही जे सांगितलं की तुम्ही तिथे गेल्यानंतर एक लहान मुलगा तुम्हाला स्वामींच्या रूपात भेटला आणि त्यामुळे तुमचं दर्शनही व्यवस्थित झालं तसं आम्ही पण गेलो होतो म्हणजे आम्ही कुटुंबासोबत गेलो नवतो आम्ही मा मैत्रिणी मैत्रणी एक चार पाच जण गेो होतो आम्ही रेल्वेने गेलो होतो रेल्वेचा प्रवास हा कसा सुखदायक आणि स्वस्त असतो ना त्यामुळे आम्ही रेल्वे हा मार्ग निवडता मग आम्ही पण तुम्ही जसं सांगितलं तसं पंढरपूर म्हणजे मार्गेच गेलो आणि मग रेल्वे तुम्ही गेल्यामुं आम्ही डायरेक्ट तर तिथं अकलकोटमध्ये प्रसन गेल्यानंतर तिथ ही रिक्षा वगैरे केली म रात्री तर तिथे जाऊन पोहोचलो मग त्यानंतर तिथं खूप त्याल्यावर आम्ही म्हणजे भक्तिनिवास वगैरे शोधले राहण्यासाठी कारण आपल्याला राहायला तरी पाहिजेच ना आता आपण लेडीज म्हणल्यावर आपल्या म्हण ते स काळजी घेतली त्यानंतर आम् जाऊन भक्तीनवास म राहिलो आणि झाल्यानंतर आम्ही जेवणाची े जेवणासारखे आता कुठे जायचं कुठे जायचं म्हणून आम्ही विचार करत होतो म्हणजे इतकी रात्र झालेली साडे दहा अकरा वाजलेली मग काय आता चालू असणार हे तोपर्यंत आम्हाला म्हणजे देख लोकांनी सांगितले की तुम्ही आता अक्कलकोट मध्ये आलाय आणि ला महाप्रसाद घेतला नाही तर अ मग काय तुम्ही आनंद घेतला तर जावा आणि मग मग ती लाईन बघू आम्हाला असं वाटलं की अक्षरशः मॅम की आता आमचा नंबर येणारच नाही नाही आम्हाला जेवण मिळणार देखील नाही पण फक्त तिथं पाच मिनिट थांबल्यानंतर अक्षरशः एक हजारोंच्या लाईनत आम्ही ठी मग होत तिथे आमचा लगेज नंबर आला आणि जेवणामध्ये मग चपाती पोळी भाजी ते काही म्हणजे ज ज्याच्यातून पौष्टिक आहार जो मिळतो त त्यांचा आहार होता मग तो आह आम्ही घेतला आम्हाला तो आहार घेत त्यानंतर आमचं एवढं मन प्रसन्न झालं आणि तृप्त झालं आम्ही दिवसभरात पंटाळलेलो वगैरे होतो त्यानंतर आम्ही आराम वगैरे केला आणि त्यानंतर मग सकाळी साडेपाच किंवा पाच वाजता साडेचार पावणे पाच वाजता अस ना त्यांची काकडरती असते महाराजांची म ते घेण्यासाठी ते आम्ही तिथे मंदिरात गेलो द देवास् देवासाठी नारळ वगैरे जे काही घेऊन आम्ही लाईन मध्ये उबारलो आणि ज्यावेळी आम्ही ब एक पाऊल त्या मंदिरात ठेवलो त्यावेळी आम्हाला अक्षष म्हणजे इकडच तिकडचे जे काही दुःख असते ते विसरून महाराजांच्या म्हणजे चरणी तिथ बसावं असा मला अक्षशा वाटत होत तिथे लोकांची गर्दी आणि त्या गर्दीतून ण जाणार आणि तिथं दोनच आपण दोन मिनिटाच्या त्या म्हणजे नमस्कार देवाला करण्यासाठी आपल्याला आपल्याकडे ज्या वगैरे आहे ते सगळं विसरून तिथं काहीतरी मागण्यासाठी आपण जातो आणि तिथं फक्त आपल्याला एक दोनच सेकंंद उभा करतात आणि त्या दोन सेकंदासाठी आपण ि किती धडपड करतो मग त्यानंतर आम्ही असे म्हणजे जे काही असते ते देवाकडून माग मागितलं हे ते केलं तिथून पुढे मग तुम्हाला माहि कसं म्हणलं ते रुद्राक्षापासून एक महाराजांची मूर्ती तिथं फोटोप्रेम फोटो फ्रेम तयारी केली आहे मग त्याच आम्ही दर्शन घेतलं हो मग तिथो फोटो वगैरे काढला आणि एक तिथे मेन म्हणजे एक धागा मिळतो लाल कलरचा तो धागा म्हणजे आपणो इच्छेने तिं बांधाच आपली जी इच्छा काय असेल त आपण मागायच आणि त तो धागा बांधायचा असा मानला जातो मग तेही आम्ही तिथे केलं मग ते केल्यानंतर आम्हीथ पण बाहेर आलो सात वाजले असणार आहेत सात नाही साडेसात सात वाजले असणार आहेत मे बी हा मग त्यानंतर आम्ही तिथून चहा वगैरे घेतला थोडा नाश्ता वगैरे केला आणि मग तिथून रिटर्न येण्याची जी रेल्वे असते ना ती साडेसात वाजता बरोबर अक्कलकोटमध्येध्ये लागते मग त्या एक्सप्रेसला आम्ही तिकीट वगैरे काढले आणि आम्ही तिथून मग परत आलो मग आम्ही संध्याकाळी चार वाजेपर्यंत घरी पोहोचलो मग कंटाळलो वगैरे होतो मग सगळा आयवरण वगैरे फ्रेश झालो त्यानंतर महाराजांचा जो प्रसाद असतो तो सगळे शेजाऱ्यांना वगैरे दिला त्यांना देखील आम्ही कसा कसा प्रवास केला हे सांगितलं म्हणजे अ अक्षर्श तिथे गेल्यानंतर आपलं जे दुः वगैरे आहे ते आपण विसरू शको म्हणजे प्रवास आता तुम्ही तुम्ही तुमचा प्रवास हा अशा प्रकारे प्रवास हा करत राहाला पाहिजे महाराजांच्या चरणी एवढंच मी सांगते तुम्ही मला तुमचा प्रवास शेअर केला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
ह तर मी पण खूप छान पद्धतीने माझ्याशी तुमचा प्रवास शेअर केला अगदीच तुमचा तो स्वामी समर्थनचा म्हणजे तिथला म्हणजे जे काही तिथला स्थानावर तु मी भेट दिला ती खूप म्हणजे तुमचा जो काही अनुभव आहे किंवा तुम्ही तुम्ही कशी त्रिप्ती एन्जॉय केली किंवा ते कसं तुम्ही सगळं केलं खूप तुमचं ऐकून मला खूप छान वाटलं आणि तुम्ही नक्कीच प्रत्येक गोष्ट मनापासून एन्जॉय करता असं वाट तुमच्या शब्दातून वाटलं आणि तुमचा ह खूप छान असं अनुभव होता असं मला आहे ओके चला ओके हां ओके थँक्यू बाय हां